हॅलो हा येतोय आवाज....
अ...
हॅलो.... हॅलो... हा येतोय का आवाज.... हो आला आला.....
हो हो बर...
हा बहुतेक तुमच्याकडे रेंज नसते म्हणून.... आवरल काम...
हो पहिले पण असच झाला आ मी लावले एक दोन जणांना ते म्ह...
ह...
तरी म बोलत होते ठीक आहे चला हा किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला...
मग....
ह् नाही माझा तर थोडा स्वयंपाक बाकी अजून पण म्हटलं तोपर्यंत... आता बघू कोणी फ्री आहे का आता कॉल लावून घेऊ म्हटलं...
हम् हम....
असं तुम्हाला किती वर्ष झाली लग्नाला....
आ चौथं चालू.
अच्छा अच्छा! मला तर तीस वर्ष झाली. त्याच्यामुळे आणि तुमचं माहेर कुठलंय? ह. हो, तुमचं माहेर.
अ चांदोबा
अच्छा! जवळच आहे. हम्म, मग काय कसं वाटतं नासीक?
छान हाय.
हम्म, बर मग.
बाकी शहरांच्या तुलनेत छानच आहे कारण वातावरण एक
हो हो हो, म्हणजे गार पॉोल्युशन कमी. ट्रॅफिक कमी आहे, बाकीच्या सिटीपेक्षा, आणि आजूबाजूला डोंगर दऱ्या असल्यामुळे. मस्त असं थोडाही पाऊस पडला की लगेच आपण कुठेही फिरायला जाऊ शक शकतो, धबधबेच धबधबे दिसतात्, हम्म निस सरगरम्य वातावरण हाय.
हा.
आणि पाऊस भरपूर म्हणजे चांगला पडतो, म्हणजे जेव्हा मी आली तेव्हा तर वर्षभरात एकदाहि फॅन लावाव लागयचं नाही एवढा गार गारवा होता नाशिकला, आता तीस वर्षात पूर्ण उलट होऊन गेलं.
हा आता बऱ्यापैकी चेंज झालंय, झाड तोडल्या गेली. बऱ्याच गोष्टी झालंय.
बऱ्याच गोष्टी झाल्या, हो. पॉप्युलेशन पण वाढली आणि, आ सगळ्यान च अस हे झालंय की फक्त स्वतःपुरतं पाहायचं. त्याच्यामुळे सगळं वाढलं कचरा वाढला हे वाढ
शहर मोठं झालं पण माणसांची विचार करण्याची कमी होत चालली किंवा छोटी होत चालली.
हो छोटी होत चाललीय, त्याच्या त्यामुळे म तो पर्यावरणावर चांगलाच फरक दिसतोय आता नाशिकच्या.
हो.
नाहीतर, अगोदर तर खूपच गार आणि अस सारखा पाऊस आठ आठ दिवस कंटिन्यू पाऊस पडत राहायचा. तरी असा कंटाळा नाही वाटायचा आता दो दोन दिवस पाऊस पडला तरी असं वाटत न नको रे बाबा जा आता कधी जातो परत हा पाऊस असं होतं.
हा.
पण नासीकच्या जवळपास सगळीच कडे आपण कुठल्याही साईड ला गेलो तरी अस निसर्गरम्य आहे. म्हणजे फिरायला जाऊ शकतो गड किल्ले आहेत. तिथे पण आपल्याला जाता. येत मंदिर आहेत.
मंदिर आहेत जुन्या काळचे जसं त्र्यंबकेश्वर आहे.
हो हो हो, वाडे आहेत, हम्म. देवीच आहे म्हणजे सगळ्याच गोष्टीने असं परिपूर्ण म्हणता येईल असं आहे. नासिक, अस.
बाहेरच्या शहरातल्या लोकांना म्हणजे अट्रॅक्शन वाटतं नाशिक बद्द ना इकडे राहावं इकडे घर घ्यावं
बरबर आहे त्याच्यामध्ये म्हणजे नाशिकच्या जवळपास जे आहेत तसं घोटीगतपुरी आहे किंवा इकडे चांदवड आहेत तुमच किंवा अजून त्या साईडला सटाणा वगैरे त्यां ते जवळपास बऱ्याच जणांनी इथं घर घेत
हो खूप जणांनी जे जॉब करत ना ते सगळ्यांनी बरेच
हा हा.
तुम्ही जॉब वगैरे करता, कि नाही.
घरून बिझनेस आहे. अ फूड आयटम्सचा बिझनेस आहे आणि एक नॅपकिन बुके म्हणून आहे माझं प्रोडक्ट तर त्याचा माझा बिझनेस चालतो. पाच वर्षापासून करते मी
गेम म्हणजे
ह आपण फुलांची बुके देतो ना कोणाला म्हणजे काही कुठल्या कार्यक्रम प्रसंगी फुलं काय दोन दिवसात वा की त्याचा तुम्हाला काही युज होत नाही.
हम्म
तर मी आपले टर्किशचे नॅपकिन असतात. ना जे आपण अस बेसन बेसिन जवळ वगैरे वापरतो तशा नॅपकिन चे बुके बनते मी मग ते कस इको पण असतात युजफुल असतात ता येतात आणि स्टोर करून ठेवता येतात म्हणजे त्याचे फायदे भरपूर आहे आणि त्याचा खूप छान रिस्पॉन् हो हो आणि तुमला थड वेलकम करायचं आहे किंवा लग्नामध्ये व वेलकम करायच कोणा नॉेशन आहे अनिव्हर्सरी आहे तुम्ही कुठेही देऊ शकतात ते खोर देऊ शकतात. असं म्हणजे पर्यावरणालाही हे अ म्हणजे चांगलं आहे कचरा होत नाही काही नाही. अ युजफुल सगळं आहे त्याच्या जे पण आपण वापरतो ते
अच्छा कॉटनचे ते नॅपकिन ना?
हा टर्कीसचे जे जाड असतात जे जाड असतात ना ते ह तर त्याच अस खूप छान आहे हो त तरय
अ जवळच आहे इकडे आडेगावच्या परिसरात
अच्छा अच्छा मी अशोक स्तंभावर राहते हा मी अशोक स्तंभावर राहते म्हटलं हम्म बर तुम्ही अजून पर्यावरणासाठी तुम्ही हो हो हो हो नक्की नक्की
ह
हाय करा तुला फ पाठवते म्हणजे लक्षात येईल ह् म्हटलं तुम्ही आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने काय करतात स्वतः अ म्हणजे अ पर्यावरण वाचवता येईल याच्यासाठी काय करता का तुम्ही
अ तसं म्हटलं तर आता इकडे शहरात तस हे नाहीे फक्त कचऱ्याची विल्य वाट जस आपल्या नगरपालिके ते मी ठरवलेला आहे ओला कचरा सुका कचरा विघटनशील अ विघटनशील तर ते मी अ स्वतः जाणीवपूर्वक ते सगळं पाळतेच नाहीये.
हा हा हा.
आणि म्हणजे मग तेथ विल्लेहेवाट व्यवस्थित लावता यथे जस काही जण फक्त तर नावाला करतात वेगळं.
हा हा, नाही आता कस आहे म्हणजे मेन तर पर्यावरणाला हानिकारक सर्वात जास्त प्लास्टिक यूज अ थ्रो वस्तू च्या विचार केला पाहिजे प्रत्येकाने पण काही झालं की पटकन कॅरी बॅग देत
कुठे गेली तर
तेच ना एक तर आपली पिशवी कापडी पिशवी सोबत ठेवायची, नंतर पाण्याच्या बॉटलस आहे किंवा प्लेट्स आहे. पून आहे हे सगळं प्लास्टिक मध्ये निघाले त्याच्या इतका कचरा होतो. त्याच्यामुळे काय होईल थोड्या दिवसांनी आपल्या नाशिकाही ते नदी वगैरे सगळं ते पोल्युशन हेऊन जाईल खूपच, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्या मैत्रि निंना वगैरे पण सांगितलं पाहिजे, आजकाल काय ते दिखावा पद्धतीमुळे ना, अ खूप नुकसान होतय. आपलं त होतच.
तेच ना आणि कसं आहे ना आपण कोणा सांगायला गेल तर, एखादं ऐकण्यासारखं असतं एखादं नस पही प्रॉब्लेम आहे क कोणाच्या का युग व येत न ती गोष्ट असं.
हा, हम्म.
आणि मग आपण कुठे झाड वगैरे लावू शकतो किंवा बाहेर गेल्यानंतर जश फळांची
हा, त्या टाकणे हो. अशे आता बरेच लोक काही ना काही असे उपक्रम राबवत असतात की ज्याच्यामुळे म्हणजे अ समोरच्याला कळतं की आपण काय केलं पाहिजे नाही असं लक्षात आलं तरी. तर मग लोक करतात ते थोड्या-थोड्या गोष्टी, जस आता वन ड्राई वगैरे मग तर खू लोक खूप झाडं लावायला जातात, अस.
तर लावता आहेत पण मग तोडली किती गेली बघा ना आपल्याकडे किती झाडं तोडलीत.
हम्म. महत्त्वाचं आहे. हो हो, बरोबर आहे. अजून आपण हे पण करायला पाहिजे टाकाऊ मधून टिकाऊ. म्हणजे आप, जीवासय फेकण्यापेक्षा पाहिला पाहिजे म्हणजे त्याच्या कचरा भर कमी होतो. हम्म. बाकी आता पर्यावरणासंबंधी, म्हणजे आपण नाही आपले विचार मांडू शकतो. तर आपल्याला ऐकता येतं त्याच्यातूनही आपण ग्रुप करून ती माहिती देऊ शकतो.
हा, म्हणजे एक प्रकारची जागृती घडवून आणू शकतो ना.
पण या या यायला लागलेत.
हम्म.
मती उष्णता भरपूर वाढ
हो तुमचा आवाज जातोय परत.
ह पहिन
हॅलो, आवाज जातोय. तुमच मध्ये-मध्ये कट होतय, कट होतय मध्ये. हम्म थांबा मी करते.
बर.
हा.
पटना का केला कि,
काय म्हणत?
एक मिनिट बाकी मला वाटतं एक मिनिट बाकी आपला थांबा थांबा एक म
झाले दहा,
हा दहा मिनटं झाले करा कट करा.
हो हो करते.
हो